बोल
कुणाला केेलतीस स्वातीला तेन होय?
ह स्वा तिला नाही हिला केलतो तो सानिकाला
हम्म हम्म हम् पाचच पाचच करायला येतात न्हव?
मिनिमम पाच करायचेत. मी बघते चौ पंधरा कोण सोडणार आहे. मिनिमम म्हणजे जास्तीत जास्त पाच करायचेत. पाच पेक्षा एक्स्ट्रा करा कमी करा चालत तसं काही नाही.
अस हाय व्हय!
एवढा करालतो कणी ते एक एक एक तसचं राहतय अगं पाच पाच तीस पर्यंत येत राहतय वाटत.
होय. होय. तीस पर्यंतच येतय. त्यांनी ऑलरेडी, सांगितले तीस कॉल करायचे. पण एका पर्सनला पाच काॅल करू शकत ते असत मला माहिती होत फक्त, जास्त हाय त्यात माहीत नव्हत. जेवलीस,
जेवलो बाई तू
किती मिनिटं बोललासा?
कोण?
सनिका तू
दोन दोन मिनिट
होय.
होय.
आलयं न्हव ते म, ऑरेंज होतंय काय ग? तुझ नंतरन
होय.
पाच झाल्यावर ऑरेंज होतय न्हव?
तसं काय नाही, पाच व्हय पाच पबनी पर्सन पाच झाल्यानंतर ना,
हं
होय होतय की,
हम्म तेच मी भक्तीला केलतो भक्ती म्हणाली, अगं ते ऑरेंजवाले काय प्रॉब्लेम आहे वाडत मी म्हटलं माझं पण तस यालंय, ग काय प्रॉब्लेम नाही अंजलीला विचारलोय मी,
हा. म
मग काय अजून मॅडमांना सांगू बघूया, विचारूया अनेकदा म्हटलेली मी म्हटलं बरं बरं ठीक आहे. विचारून बघ, मला सृष्टी पण केली ती कॉल मग आणि काय?
तुझ्याकडं बाई, आमच्याकडं काय?
हम् हम् हे काही वाक्य जात नाही मला बोलायचं.
बोलते, जेवलीस काय नाहीस तु अजून,
माझ्याकडे काही नाही तुला माहिती आहे.
व्हय बरोबर आहे.
सगळ्या तुझ्या कड आहे.
रिझल्ट लागला.
वाव किती पडले,
कमी पडल्यात बाई
किती?
सेवनटी वन.
सेवंटी वन. सेवेंटी वन कमी आहे व्हय अंजली काय पण बाई.
खरंच तर ऐंशी तुमच्या जरा फोटो तर पाहिजे होत ना ग.
त्याला छान पडल्यात सिटीला कारण तुला एम बी ए मेन होतं ना तुझं.
हा त्यामुळे आता बघू.
कट ऑफ जास्त लागतय की. कमी लाग र एमबीए कॉलेजेस न.
आह.
कटऑफ जास्त लागते की कमी लागते?
म बी ए कमी लागतोय म्हणा.
मला की सेव्हंटी वन आहे लागल. सेवेंटी. फय किंवा सेंटी पर्यंत होतय ग. न काय विषयने. हम् काल लागला आहे आणि कोण गेलता स्वाती
स्वाती गेलती सानिका गेलती
स्वाती सनिकाला किती पडले मग?
सानिका ला ऐंशी.
छान पडल्यात की ग
स्वाती ला किती सत्तावन्न आहे.
स्वातीला सिटीला चांगली आहेत वाढत मी कि नाही
होय सीईटीला तिला किती बरं अठ्ठ्यांशी.
होय. झालंच हेी नव्वद तिला घाटलंच की नव्वद पर्यंत गेलास की ग
होय गेलेच की नवद
का नाही गेली एमबीएच खरदी एमबीए करणारे का एमसीए करणारे
एम सी ए
हम्म मग झालं की त्याला चांगलं पडल्यात कि हम
हो. हॅलो. किती मिनिटं सॉल्ट होणार आहे त किती मिनिटं सॉल्ट होणार आहेस म्हटलं?.
चालतय ठेउया काय मग?
कसं पण भे तुझं होतंय ना?
होतय सोड पाच मिनिटं होऊ देत म्हणाल. तर झालं थांब सेकंड झालं पाच मिनिट.
आता याच पेमेंट आणि आता किती येतय ते काय माहिती बाय ते? तापचे डोक
एकेकांना येरर येतात. एकेकांना लवकर येत नाही. एकेकांना येते.
पक्की तर कायमची बोंबच आहे यांची तर
तपासात आहेत म्हण आलेय काय ग तुला? चेक तपा तपासत आहेत असं आलंय काय तुला? चेक करत आहेत असं.
नाही रे तसल काय आलं नाही.
हम्म.
लाल. मी तुला करू का आता फोन?
हा हा.
हा चालतंय